येतो बाई त्याला स ग वास केव्हा लागतं ते पतीस रच पान राहत मग बाई आमच्या इथे चॉकलेट पानी भेटतो दीडशे रुपया आणि दोनशे रुपयाच चॉकलेट पान च काय नाही आपल्या सारखं पानच असतं ते
मध्ये बुडवून देत कडक करून देत हा बाई असंच करत काहीच्या कायनी देत खाऊना
अगं मी एका ठिकाणी गेली होती ना बाई तर अग
शोरूम होत ते पानचं सगळ्या प्रकारचे पान लावले होते त्यानी ते एवढं एवढं टपर होत त्याच त्या टपरीमध्ये काचीची सगळ्या प्रकारचे पान होते चां वर
कस ते अ मी नाही वक होते सगळे वक होते बा त्याला संध्याकाळची वेळ होती बा टपरीवर जाती, कोणी पाहिलं असत तर काय करती? बाहेरगावी गेले होती ग मी अग ती माझी पोरगी आंघोळीला गेली. जाऊ दे बाई तिच काय मनावर नको घेत जाऊ ती काही करत नाही त नुसती बडबड डच करती ह एक काम करायच जस असेल तस आपल्या हाताने चोळून घ्याव च्छा ते एका म्हातारीला सांगितलं मेहंदी लावून दे मेहंदी लावून दे अजून लावून राहिली ती किती पैसे घेतले? शंभर रुपये घेेतीना बाई ती पुड्या बी माझ्याच मला आणावा लागता, इतक पैस हा ना, बाई तू काल शंभर रुपये घेतले ना माझ्याकडून दे ग बाई लागता ग मला बी पैसे लागता ग
हा तू मला शंभर रुपये फोन पे मार ह बरं माझ्याकडं अशी बी कॅश पडेलच ये
गुड्डी ला देऊन टाका अगं ती एक वाजंत्रीय रायच तीला धरायच होत मला हा का
मग काय झालं? इतका त्रास झाला तिला इतका त्रास होतो खावा नाही ना बाई एवढ आता काय लावलं काय? दोन समोसे दिले का झाल का जिलबी टोळीत चार महिन्यांपासून तिथल खाऊ राहीलो वैताग आलाय मला, नाहीतर काय आहेत किती बोलावं कि तुम्ही सोमोवती पासून जिलबी चालू झाली
च
बोलावं ना मग तुम्ही सगळ्यांनी मी आता मानसीला म्हणारये बाई मामीलाी बी बोलणार ये
थांबलेत म्हणून
बाई काय करतील? पैसाठी पोटापाण्यासाठी करायला लागल आता मी ड्राप बीप काही घेणार काय घ्याच घे बाई बोल
आता ती गेलीय हा इथं येवल्याला काल ऑपरेशन होणार होत अता सहा वाजताच त ॲडमीट म गेली होती जाऊन भेटून ये तिला नारळ पाणी देऊन ये
नारळ पाणी देऊन ये तिला थोडस बघून बघून काय झालं तुला
अच्छा प ती परत येणार बिणार नाही ना परत यायची बियची नाही ना ती गाट अगं तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली अगं माझी मतारी नाही का बा इकडे गेली होती बांडयला हा होती ती आमच्या समजतीच होती आणि मग नंतर आहे ना ती बाई आली बा आमच्या घरी म्हण मग ती बाई मला सासूर वाशीिने माझा आसन माझं तस तिला बि ले गाठ झाली तिला बी पुढं जाऊन काहीतरी सांगितलं काय माहिती काय होत आता ति हा कानाच्या माग हो काय केलं ना बाई तिने ऑपरेशन मग आता काय डॉक्टरनी परत सांगितलं तिला परत येईल बाई म्हण. राणाबाई.
जाती बा बा थोडा वळ व बघा ोडा व काम करम करू आपण थोडफार
तझ नवराग य तु म म.
अ- ते मग त ब येऊन लागली त्याला तला म्हट देऊन येऊन नंतर म्हण आई बागबा हवय हवय
त्याला चांगलं एकोनठी बर पायला का ग बाई तू जाणारच तेवढ बंद पाहाला
नाही नाही
बंद पाहिला नाही का जरा देवधर्माचे पिक्चर पावे
पहिलं तरी पा त
लोकांची चार काम कमी कर स्वतःसाठी पण बरा दिवस काठ
बा
हाय का तुला तोंड आहे का क फुटनस चालेल का आ खाल् लागते
तुला द का ग थोडफार का का राब राब का तु तुही कशाला कर तुला तर सांगितलं होत, तू जाईनी कि सोडून सांभाळल तुला मी का सांभाळ काणीळ.
कोणी कोणाच नाही ओ. ब काय
जाताना निघू म्हणलात, जाऊ दे त्या नगर परिवाराच्या बायकोला तरी बोलावलं असत ला, कस सांगू तिला? आवाज दे म्हणून. नाही दिला बाई, जाऊ मरु दे म्हनल. गेली कि ती. टंगे, टंगे, करत होती. तिला अगं ती बाई अशी नक करती ना मागून ह मग माझ्याही म्हणे बाई असं कोणाला काही बोलायचं नाही आपल्या पदरात पडतं बरोबर आहे हो म्हणून सोड. बरोबरे ती एक बाई तरी येडे झाली माहितीये का? हा माहितीये बाई ती येडी झाली येडी नाचती ती हा आली होती सांगत होती बर का हा ती ती तर लय नाचती बाई रात्रीची हा का?
हा ती समोरची बाई! ना जिम मारती ती रात्री हा दना दना दना दना दना काय करते देव जाणे. हा ना हा चक्रा काय मारती, जिम काय मारती, हो ना किती आवाज येतो बाई! हा ना नुसती जिम मारते किती आवाज येतो.
त बाई बांगड्यांचा रात्री हा लय खळखळ खळखळ बांगड्या वाजत्या लाईट चालू करती बंद करती चालू करती तिचा डोका फिरलाय काय येडी झाली काय काम होती. बाई येड्याचा काय करती पागल झाली काय कानु
कसं काय करती
नाही दिला मी काय करू आता याच्यात काय पाणी टाकायचा का?
अरे
मला ऐकू नाही येते ग जरा थोडं जोरात बोलतोय. मी हा काय हे करायचंय का?
हॅलो हॅलो अग तुझा आवाज नाही येते नाही, येते नाही ना जोरा जोरात बोल की हा बघ आवाज
जरा जोरात बोल की हा मग इतका जोरात बोलू राहिले गाणे चालू आहे आमच्याकडे पिक्चर थेटर लावलेला आहे.
माझ्या नवऱ्यानी. बर, बर. माझ्या नवऱ्यानी पिक्चर लावलेला बोल, बोल बाई. काय करती? चल न